हा काय चाललंय?
बसली होते बघ आत्ता घरात दुपारची वेळ निवांनत. विश्रांती घ्यायला लागली.
ह, हा, हा हा
तू काय करायल्यास?
अः नाहीे ते आमच कॉलेजमध्ये भाषण आहे, सोमवारी मग पर्यटन विषय घेतलाय. विश्व भ्रमण
होय,
होय मी तेच तुला ऐकवयसाठी फोन केेलेला.
होय मग काय केलंस पर्यटन विषय, काय घेतलंस?
भाषण ने नाराय मायकू
नाव ऐकंव की काय- काय
हं चालू सुरू करतो थांब हं
हम् बोल की,
हा आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रीणी नो आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचा आहे. आणि तो म्हणजे जागतिक पर्यटन म्हणजेच, वर्ल्ड टूर पर्यट तर म्हणजे केवळ एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हेच. तर ते म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे, आपण अनेकदा कामाच्या व्यापात दैनंदिन धावपळीत इतके व्यस्थ आहोत, होतो. कि निसर्गाच्या कुशीत जाऊन किंवा नवीन संस्कृतीत अनुभव घेऊन, आपल्याला 'जे मानसिक समाधान मिळते' ते कुठल्याही महागड्या वस्तूंनी मिळत नाही.
छान -छान,
पर्यटन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, 'शिक्षणाचे एक उत्तम माध्यम आहे'. जेव्हां आपण एखाद्या नवीन देशात किंवा शहरात जातो, तेव्हा तिथल्या भाषेपासून 'तिथंल्या खाद्य संस्कृती पासून, तिथल्या लोक' लोकांच्या जगण्यापर्यंत खूप काही शिकायला मिळते.
बरोबर आहे की.
जग हे एक पुस्तक आहे, आणि जे लोक प्रवास करत करत नाही, ते फक्त त्या पुस्तकाचे पहिले पानचं वाचतात. असे सेंट ऑगस्टिन यांनी म्हणले आहे.
बरोबर ये.
आता मग ते परत मग त्यात मानसिक शांती संस्कृतीचा परिचय, बरत अस म आ आत्मविश्वास आपला कसा वाढतो, आपण जेव्हा नवीन ओळखी करतो नवीन जागी जागेवर जातोय ते ओळख कशी करतोय, अ माणसांशी तिथंल्या त्याने आपला आत्मविश्वास वाढतोय.
होय तिथंल्या नवीन -नवीन गोष्टी शिकायला मिळतात ना, आपण जिथे जातो तिथंल्या नवीन -नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन -नवीन खाद्यपदार्थ खाऊन नवीन चवी समजतात. नवीन पदार्थ समजतात, नवीन लोक समजतात, त्यांची भाषा सम समजते नवीन भाषा शिकता येते, हम्म
ते माणसे आपण सततच्या कामाचा ताण दूर करण्यासाठी पण प्रवास करणे हा सर्वोत्तम उपाय असतोय.
होय मानसिक शांती पण मिळते.
हो म जगातील विविधस, विविध भाषा समजून घेण्यासाठी संधी मिळते आपल्याला. अ लोक किती वेगवेगळा प्र प्रकारचे विचार करतात, हे पण कळते आपल्याला.
बरोबर ये तुझं ते सगळं. चांगला मं चांगले हे काढल्यास मुद्दे सगळे
आता मग ते आता जगभरातील आविस्मरणीय ठिकाणी होडू शोधून काढल्यात.
बर आणि सात आश्चर्य.
हो आता जगातील पर्यटनाचा विचार केला तर आपल्या अनेक ठिकाणी आकर्षित करतात पॅरिसच्या एफेल टॉवर असो किंवा स्वीजरलैंड मधील नि सर्गमरम्य डोंगर दऱ्या, जपानमध्ये शिस् च बद्ये शहरे.
हो जपानमध्ये शिस्त भरपूर आहे हम्म आणि ति
थरारक सफारी.
होय बरोबर आहे आणि
ठिकाणी आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी बघायला मिळते.
होय.
आणि यासोबत आपल्या भारतीय संस्कृती आणि इथली विवि त्या कशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही.
बरोबर आहे, होय बरोबर आहे आपलं भारत भारत कसा विविधतेत एकता असं म्हटलेलं आहे ना. भारत त्याच प्रत्येक भागात वेगळ वेगळं सगळं आहे.
होय, मि आता त प्रवासात आपल्याला नियोजन पण कडते कसं करायचं, प्रवास आनंददायी होण्यासाठी किती उत्तम नियोजन करा लाग ते आपल्याला, त्यात बजेट प्लॅनिंग आलं आपल्या किस्साला परवडेल असं नियोजन कराव लागते. परत माहिती ज्या ठिकाणी जाणार तिथली माहि ती किंवा हवामानाची, नियमांची, सुरक्षिततेची माहि ती घ्यायला पाहिजे आधीच. परत सहनशीलता होय. प्रवासात अनेकदा अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकते. त्यावी संयम ठेवा लागतोय.
हो सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतोय आंतरराष्ट्रीय घडामोडी काय चालू आहेत त्याच्यावर पण सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या पर्यटनावर होत असतो.
तर जपांमध्ये ती शिस्त असते आपल्या लोकांना माहित नाही तिकड जाऊन काय तर चूक करतात मग ते द दंड करतात.
होय असं पण होतय. तिथे तिथले तिथले नियम आधी माहिती करून घ्यायचे आणि मग त्या ठिका णी, आता जगातल्या सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य आपल्या भारतात दिल्लीत आहे. ताजमहल तिथे पण आपण जाऊ शकतोय.
हा.
हम्म आणि अ बाकीचे आश्चर्य कोणत्या आहेत माहिती आहेत ना तुला? सांग की नाव त्यांची.
सांगतो की ते सातच आहेत आणि परत म आता मी ते बदलते जीवनशैली आणि पर्यटन घेतले. आजच्या धाव धावपळीच्या युगात पर्यटनाचा दृष्टिकोन बदलला आहे आता लोक केवळ फिरण्यासाठी नाहीत तर अनुभव होण्यासाठी येतात.
होय बरोबर आहे की.
मग शाश्वत पर्यटन म्हणजे सस्टेनेबल टुरिझम ही काळाची गरज आहे. आपण जिथे जातो तिथे तिथल्या निसर्गाचे आणि पर्यावरणाचे र क्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तिथ आप घा हा घाण
उपयोग नाही होय संवर्धन करणं महत्वाचं आहे.
हो निसर्गाच्या आणि न करता प्रवास करायचा हा मंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
बरोबर आहेे की आणि बाकीच आणि काय काय नवीन त्यात मुद्दे ऍड करण म्हणजे अ कस काय आपण जाऊ शकतोय, - क कुटं बचत करू शकतोय त्यानंतर निसर्ग हम्म म्हणजे निसर्गाला हानी न पोहोचवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा कमीत कमी वापर प्लास्टिकच्या वस्तूंचा कमीत कमी वापर ह. जितकं जास्त आपण घरातून म्हणजे अ कॅन वगैरे अशे भरून नेयू. युज एन थ्रोच्या वस्तूंचा कमीत कमी वापर करायचा.
होय.
हम्म. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून अम प्रवास करायचे. आणि प्रवासाला जाताना वयोमानानुसार काळजी काय घ्यायची कोणत्या वयाच्या लोकांनी काय कराय कोणत्या वयाच्या लोकांनी काय सोबत घ्यायचे औषध वगैरे. हम्म.
हा तर ते आपल्या जगातील सात आश्चऱ्यांची यादी दोन हजार सात मध्ये जगभरात मतदानाद्वारे निवडली गेलेली. तेझी पण माहिती लिहिली आहे मग त्यात ते ताजमहल आहे भारतातला आपला. चीनची भिंत चीन मधली, पेट्रा आहे जॉर्डन देशमधला. परत कोलोजियम आहे इटलीमधलं.
प पिरॅमिड
होय माचू पिचू आहे पेरूमधलं. परत चिचेन ईटजाम, चिचेन‌ ईटजाम म्हणून आहे मेक्सिको मध्ये.
बरं.
परत उत्कृष्ट द रिजिमर म्हणजे ब्राझील मधली एक हे आहे.
होय, हम्म हम्म.
म हेला मा मानल दर्जा म्हणून दिला गेलाय त्या ब्राझील मधल्या हेला. आपल्या म इजिप्त इजिप्तच्या गिजाच्या पिरॅमिडला.
हा इजिप्तचा गिजाचा पिरॅमिड माहिती आहे आपल्याला ते शाळेत पण होत.
मानतचा मानद दर्जा दिला गेला ऑनररी कॅनडिडेट.
होय.
कारण तो प्राचीन जगातील सात आश्चरपैकी एक मेव असा आश्चर्यकारक पोहचतो आहे की जे आजी असतीत्व
अस्तित्वात आहे हा बरोबर आहे. आणि तुला काय सांगणार होते आयफल टॉवर
होय.
ते पण हाय की आश्चरयापैकी. हम्म आम्हालांना अ शाळेत असताना नोटबुक होत काय आणि त्यात त्याच्या वर कणी अशे सात अश्चरयांचे पुस्त हे असायचे पोस्टर असायचे. आणि त्यांची माहिती असायची, हम्म. आता तुमच्या वेळी गाड्या वगैरे प्लेअर अस.
होय कार्टून असतात.
हो, मग ते पर्यटनाविषयी बरीच माहिती असायची त्यात न. हम्म भारतात पण भरपूर पर्यटन स्थळ हायत.
हो म आता तेच ताजमहालच माहिती दिलेलं आहे, ते प्रेम- चे आजुड प्रतीक होते.
होय.
मग ते इतिहासात गेलं. मग ते कुणी निर्मित केली मुघल सम्राट शहाजांनी निर्मिती केली. हो मग ते संपूर्ण जगातील सुंदर आणि ऐतिहासिक वस्तूं पैकी एक आहे मग त्याला प्रेमाचे प्रतीक मानलं जातं अस.
बरोबर आहे आणि गेट व ऑफ इंडिया, इंडिया गेट ते पण आहे तिथ जवळ-पास आपलं अ हे काय ते आहे संनसद भवन.
होय ते बघण्यासारखा हाय सगळी.
हम्म सगळे ठिकाण. आणि राजीव गांधींचं स्मृतीस्थळ मग हे इंदिरा गांधी त्या पण आहेत म्हणजे दिल्लीत बघण्यासारखं. हम्म, इकडे बाकी आणि भरपूर आहे भार तात प्रत्येक राज
तुब मिनारा आहे, राजस्थान मधले किल्ले आहे दर्शिण दक्षिण भारतातले आपले दविड श शैलीतले मंदिर आहे आ पले, हो परत होय. परत वाराणसी, हरिद्वार, ऋषिकेश, सुवर्ण मंदिर, - तिरूपती, - शबरीमला ही सगळी पर्यटकांचे प्रमुख केंद्र.
होय.
जस की ध्यानासाठी बाहेरचे पर्यटक योग आणि ध्यानासाठी येतात आपल्याकडे.
होय आपल्या संस्कृतीचा फार आदर करतात लोक बाहेर चा देशात ही. आपणच खर म्हणजे आपल्याकडे एवढं त्याच जागरूकता नाहीये. पण बाहेरचे लोक आपलं संस्कृती, आपलं आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी म औषध वगैरे यांचा खूप अभ्यास करून ते मानतात खूप.
होय त्यात आपले ते कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार असतात त्यामुळ ते जगभरातील अनेक लोक उपचारसाठी पण येतात भारतात.
होय बरोबर आहे की.
ते पण त्यात म्हणजे तुझ्या ते पर्यटन विषयक भाषणात अ नमूद कर. हा हम्म चालेल.
झाले लिहून माझा आता करतो लामण.
बर बर चालते आणि काय असेल तर मी सुचवते, हा ठेव.